हॅलो
हा यो
हम्म काय करालायसा हम्म हम्म जेवण वगैरे झालं हम् हम्म हम् काय चालूय मग आणि
काय नाही बसल तुझे गीस का नाही
अ हो जेवली की मग अशीच् आता काय म्हटलं पावसाळा चालू झालाय तुमचं काय काय चालू आहे बघूया
हा काय नाही आम्ही घरीच असतोय
ह ह ह भुथ काय फिरायलचा वगैरे प्लॅन नाही केला
नाही ये गो
तेच कि मगमी असं एक ठिकाण अ तेच कि एक ठिकाण बघित त बघू आपण सगळी म्हळून जर ट्राय झालं तर आपण जाऊ तिकडे
व
हम् म ते माथेरेन म्हणून एक ठिकाण आहे कि ते खूप म्हणजे गारव्याचं असं ठिकाण तथ आ पाव चालू झालाय आप तर पावसाळ्यामध्ये ते खूप म्हणजे असं बघण्यासारखं आहे तिकड तर आपण तिकडं जाऊया
हा
तर पहिली गोष्ट काय तिथं माथेरान आपल्या एक महाराष्ट्रातलं रायगड किल्ला माहित असेलच क तुम्हाला तर त्या जिल्ह्यात एक बसलेले ठिकाण आहेत म ते अतिशय ठ बी त ब हो ं इथ ठिकाण आहे ते? आणि खूप बघायला पण असं मस्त आहे आणि पहिली आणि काय बघायला गेलं तर मुंबई आणि आपलं. पुणे शहर आपल्याला माहितच आहे? ते जवळ असलेलं तिथं ते आहे ते ठिकाण? तर आपण दरवर्षी तिकड म्हणजे जाऊ शकतोय की आता पर्यटन भेट- वगैरे द्यायला हॅलो हा तर पर्यटन भेट वगैरे- द्यायला म्हणा किंवा आणि तिथ कोण- पहिली गोष्ट काय कि ते समुद्रापासून ते काय म्हणजे ऐंशी किलोमीटर उंचावर बसलेले ठिकाण- आहे ते ठिकाण असून नैसर्गिक म्हणजे तिथं बघायला मिळते आणि आता आपल्याला नैसर्गिक- प्रेम तर आता जास्त जाणवते कारण- आता जास्त आपले स लोकांनी कस जंगल वगैरे तोडून ते- बाहेर गेली आहेत ना त्यामुळे आता. आपल्याला एक झाड म्हटलं तर काय वाटते बघा छान वाटते असं बघितल्यावर भरगच्च झाड असू दे. तिथ हिरवळ ठिकाण आपल्याला पाहायला खुप खुप आवडल्यात आताच्या तर पिढीला खूप कारण ते आता जे नष्टच झालेले आहेत ना की? अस बघण्यासारखं आता काय राहिलच नाहीये? त्यामुळे नाही निसर्गावर प्रेम आत्ताच्या पिढीला खूप होत चाललय आणि हे ठि- छान आहे बघा तिथ. तर तुम्ही कधी पण भेट द्या आणि पहिली गोष्ट तिथं गेलं की झाडं झुडपं भरपूर आहेत. जसं की मी बोललेस तुम्हाला निसर्गावर प्रेम आहे? तर ती झाडे झुडपे भरपूर आहेत तिकडं तर आणि दुसरी गोष्ट काय माहित आहे तिथ. पूर्ण अस जंगल असल्यागत आहे आणि, आणि तिथं कुणी वाहनांना प्रवेश नाही आहे. त्यामुळे तर ते खूप म्हणजे असं शांत ठिकाण आहे आणि तिथं तुम्ही म्हण- पण वाहन नसल्यामुळे तिथं आपण वातावरण स्वच्छता तर आहे खूपच भरपूर. स्वच्छता असल्यामुळे तिथं. य वगैरे चांगल आहे आणि तिथ प्रदूषण मुक्त आहे ते पहिली गोष्ट. आताच्या जर तुम्ही बघायला गे तर प्रदूषण
होय होय
आणि आपण झाड- तोडल्या त्यामुळे प्रदूषणचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे.
वा त्यामुळे आजारांना आपण बळी पडतोय.
जार झाडल्यामुळे आज. ते हे तेन होतय मग आता हे तिथ ठिकाण मी त्यासाठी तुम्हाला सांगतेय. प्रदूषण साठी पण हे चांगलं आहे आणि गाड्या नाहीत त्यामुळे तर बेस्टच आहे. आणि आता पर्यटन तिथं काय करतात माहित आहे. की म्हणजे येतात भेट वगैरे द्यायला दरवर्षी येतात आणि पावसाळ्या तर तेन. नक्कीच येतात मग तिथ काय ते घोडा वगैरे अस असतो ना तिथं पायी घोड्यावर असू दे किंवा हातगाडी असत्या. यांतुन ते फिरतात फिरवतात आपल्याला. तिथ जाणाऱ्याना प्रत्येकाला निसर्गाचा आनंद चांगलाच घेता येतोय. एक प्रकार तो चांगलाच होतोय आप दिवसच छान जाईल त्या दिवशी आपण जर गेलो समजा फिरायला तिकडं तर अ खूप छान जाईल, आता तिथं अनेक फिरायला गेल्यावर लोकं काय काय करत्यात माहित आहे बघायला चांगले पॉईंट्स आहेत, ते तर मी तुम्हाला नक्की सांगेन. म्हणजे ते बघण्यासारखं आहेत. तिथं पॉइंट्स, अ मग काय झालेलं मध्ये माझी एक फ्रेंड आहे ना ती अ म्हणजे अशीच ती घरीत म्हणजे फिरायचं प्लॅन चालू होता त्यांच्या फॅमिलीचा, मग ती त्यांनी सगळी त्या पॉईंटला जाऊन आल्यात. मग ती मला सांगत होती की असे असे पॉईंट तिथं आहेत. आणि ते बघण्यासारखं आहेत पॉईंट्स, मग मी म्हंटलं बरं सांग म्हटलं आम्ही पण तिकडं ते पॉईंट्स अ नक्की बघायला जाईन आम्ही सगळे मिळून, तर पहिला पॉईंट्स कुठला माहितय? पॅरोनोमा पॉइंट्स हा एक बघण्यासारखा पॉईंट आहे, म्हणजे स काळच्या वेळेस किंवा संध्याकाळच्या वेळेस, आन दुसरं काय इको पॉ पॉईंट म्हणून एक आहे बघा, तो सुद्धा बघ बघण्या सार हाय सारख हाये तिथ. तर सनसेट पॉंई ट, सनसेट पॉंईट तर बघायला खुप खूपच चांगला. सकाळच्या वेळीस तिथं ज्यो म्हणजे बघण्यासारख असतय. चहा, मॅगी वगेरे घेऊन तुम्ही बसला तर, ते खूप बघण्यासारखं आहे तिकड. त्यामुळ ते एक तुम्ही करू शकताय, अ तिथ म्हणजे जाऊन, हे मी तुम्हाला सांगण्यासारखं खं आहे की, म्हंजे तिथ जावून तुम्ही हे केलत तर एक हुतय, ते म्हणजे ज्यावेेळेस तुम्ही इकडं घरी याल परत त्यावेळेस तुम्ही मी अशी वगैरे मज्जा केली, आपण सांगता बोलतोयस की, तर हे तुम्ही सांगू शकताय, खूप म्हणजे प्रेमानं आणि दुसरी गों गोष्ट काय हाय माहिती हाय काय? लुईसा पॉईंट म्हनुन एक आहे. तो हा एक प्रसिद्ध पॉईंट म्हणून तिथं ओळखला जातोय.
हा हा.
आपण आणि तिथून दिसणारे जे डोंग र आहेत, दऱ्या आहेत, त्या खूप बघण्यासारख्या आहेत की, म्हणजे खूप अस खोलवर असलेले त्या हिता तीथो आणि ते त्यामुळे ते ब बघायला पण, खूप भारी वाटते आणि एक दृश्य तुम्ही तिथं म्हणजे केल्यावर आपण नक्कीच बघू, की म्हणजे आता अ सूर्यास्त म्हणजे जेव्हा सूर्यास्त होतोय बघा, तेव्हा तिथं का नाही दृश्य खुप सुंदर दिसतय आणि तिथ बघायला खूप पण खूप ते भारी वाटल, आपल्याला आणि ते परत पावसाळ्यामध्ये तिथं आपण गेलो तर ते निसर्ग पाहायला खूपच सुंदर वाटते. जस की असुद्या, आता धबधबे आहेत धुके आहेत आणि धुके सकाळच्या वेळेस तर, बघायला खूपच छान वाटतात. आणि त्यामुळं नंतर आता हिरवळगार हम्म परिसर असू दे म्हणजे ते पर्यटकांना येण्यास म्हणजे भाग पाडते ना तिथं ते म्हणजे बघण्यासारखं आकर्षित आहे ते. तर तुम्ही कधी पण असं बघू शकताय. आणि ते तिथं तुम्ही गेला, की तुम्हाला असं म्हणजे परत येण्याची इच्छाच होणार नाही. चे हे ठिकाण मी तुम्हाला सजेस्ट केलंय, त्यांनतर आणि एक त्याचं वैशिष्ट्य का
वैशिष्ट्य काय आहे सांगा? हा, की म्हणजे तुम्ही तिथं माथेरान एक ठिकाण म्हणून मी एक सांगितलं, तुम्हाला माहितीय?
आपण जायचं आणि तिथे एक छोटी रेल्वे आहे तिथं, ती रेल्वे च एक वैशिष्ट्य म्हण जे लोक ते बघण्यासाठी तिकडं जाण्याचा प्रयत्न करतात की ते प्र म्हणजे छोटी रेल्वे म्हटल्यावर जरा ते लहान मुलास्नीच अस म्हणजे आपल्या मनात येते की ते लहान मुलंच असतील. तर तसं काय नाही, तर ती मोठ्यांसाठी पण बघायसाठी खूप छान आहे, आणि ही रेल्वे काय हो त्या माहितीय काय? पण ती आपल्याला पूर्ण फिरवून आणत्या तिथनं जाऊन ते आता एका
ती आता एक हाय तिथं ती आपल्याला फिरवून आणता ग, हा हा, परत अ ही रेल्वे हाय की नाय
नेरळ किंवा माथेरेयन असा प्रवास असतोय ते आपण करू शकतोय अून त्यातून आपण जेव्हा फिरतोय तेव्हा पण आपण निसर्गाचा आनंद घेतोय त्यांना भ प्रयय निा आप न म्हणे भे वेतो आपल्या बा त्याच्यासाठी पण हे ठिकाण फिरण्यासाठी म्हणजे उत्तम आणि चांगलं आहे आणि आपण ते घर बघाय म्हणजे जायलाच पाहिजे तिथं आणि आता तुम्हाला माहितच आहे की आपला दैनंदिन जीवनात काय आता तणाव आहे आहेत त्यामुळ मग कधीतरी असं प्लॅन करणं खूप महत्वाचं आहे ते त्यांना आपला ताणतणाव पण कमी आणि जाऊन जायचं म्हणजे काय असं एक दिवस ठिकाण आहे ते मी तुम्हाला सांगित गारवाचं ठिकाण आणि तथलं वातावरण तर खूप छान आहे प्रदूषित पण आहे परत तिथं स्वच्छता पण चांगली आहेच तर आणि काय आपला आता निसर्ग पाहायचा अनुभव जर चांगला घ्यायचा असेल समजा आपल्याला आणि निसर्गाला जर भेट टायच असेल तर ह्या ठिकाणी आपण नक्की जायला पाहिजे आणि म्हणजे तिथ एक दिवस जरी तुम्ही फिरलात तर म्हणजे आता आपण गेला जा आज गेला गेलो तर आपण उद्या आल्यावर त्या लोकांना म्हणतोय की आपण इकड फिरून आलो तर हे ठिकाण सांगण्यासारख आहे आणि खूप आम आपण प्रेमान ते पाहायला जायल असं मला तर वाट तर हे ठिकाणाबद्दल तुम्हाला समजला अस मला वाटतय तुम्हाला काय वाटतय ह्या ठिकाण कानाबद्दल तुम्ही नक्की प्रयत्न करा तिकड जायचा आणि हे ठिकाण असं आहे की म्हणजे वातावरण पण छान आहे परत ह्याच्यासोबत तिथ खेळण्या म्हणजे आहेत भरपूर आणि फॅमिली सोबत ही ट्रिप काढली तर ही ट्रिप खूपच छान होईल म्हणजे असं आहे की तिथ बघण्यासारखं काहीतरी जे निसर्गाशी संबंध संबंधित आहे आणि आताच कस झालय की आपण झाडे तोडी वगैरे केल्या आणि आपण शहरात राहिल्यामुळ कसं झाले की आपल्याला झाडाविषयी काय वाटत तस नाही झाड प्रेम वगैरे आपलं काही नाहीये त्यामुळे हे असं इको फ्रेंडली म्हणून एक ठिकाण आहे तिथं तुम्ही जाऊन असं झाडांची माहिती वगैरे घेऊ शकताय तिथलं ठिकाण असं माथेरीेन तिथं जे मंदिर आहे ते बसलेलं ते मंदिर पण तुम्ही बघू शकताय झाडे झुडपे विषयी तुम्ही माहिती घ्या परत आणि काय तिथं त्या रेल्वे विषयी सुद्धा माहिती जाणून घ्या म्हणजे असं बघण्यासारखं काहीतरी आहे धबधब्यात काय आपण पोहू वगैरे शकतोय आणि लहान मुलांना सुद्धा तिथं साईटला अशी त्यांनी करून ठेवलेलं आहे की पूर्ण म्हणजे धबधब्यात मोठी माणसं जाऊ शकतात लहान मुलांना म्हणजे जास्त प्रवेश नाहीये त्यामुळ लहान मुलांसाठी पण त्यांनी काहीतरी अस त्यानी केलेलंय ते आता जस्ट झालय वाटत एक्झॅक्टली मला पण नाही माहिती ते तुम्ही तिकड जाऊन ते पण बघू शकताय असा हा बघण्यासारखा पॉईंट आहे आणि तुम्ही नक्की तिकड भेट द्या आणि एवढा वेळ म्हण म्हणजे छान तुम्ही बोलला ऐकून घेतलं माझ्याबद्दल आणि ती ठिकाणाविषयी तुम्ही माहिती ती जाणून घेतली त्याच्याविषयी माझ्यासोबत डिस्कस केलं तर हे हे ठिकाणाला तुम्ही भेट द्या अशी मी म्हणजे हे ठेवते आणि मग हो म्हणजे तुम्ही एवढा वेळ ऐकला त्याबद्दल खरंच थँक्यू चला बाय मग